पोरग होतय का आवाज.
हा येतोय,
काय चालू ये गुढीपाडायच्या शुभेच्छा.
थँक्यू,
कस काय गेलं मग कालच!
चांगला गेला,
हो का पुरणपोळी खाल्ली का वरण वरणपोळी.
वरणपोळी,
हाव का पोर ते बरे आहे का. शाळेत गेले असतील दिदिन त्या,
आत्ता चालेल आले शाळेतुन!
हो का कितवीला आहेगा दीदी,
दीदी का दीदी सातवीला आहे.
हाव का,
हम्म, हा हा आणि लाणी तनु काट शिवरीला आहे.
होव का,
हम्म हम्म, हा ना खेळवरांना तर म फोन आलात मलं तिकड न त्याला,
हां,
हम्म काम काही नाही पहा दहाबळ ढोरं हायत लय!
हो का घराच काम कुठलं केलं का नाही.
प्लास्टर चालू आहे ना,
हो का ह बाई घरचं कामला चौकीस कट लईस दमवाल्यात लई टाइम लागतो बाई?
हा तुमचं,
मा तरी फडचीचं,
बाप रे लय आर्जन हाय.
आता आम छोटे बाई तुमचं कसं मोठं आहे.
आमच्या तीघाच मिळून.
ठीकच बीन तुमचं पण तास बी मोठं घर आहे ना,
हा मोठ आहे.
मग तीन चार रूम आहे ना वाटत तुमच्यात,
हा पाचे,
हम् त्याच्यामुळेच मग,
हम्म पाच रूम हाय आम, स्वतःच, जाऊन या डबल डबल होत नाही नव.
तेत आहे म्हणा, ये सांन गावाकळ आल्यावर.
काआच येन व्हतं गावा
ह ह, का म्हणते मागून?
काही नाही पात. दीदी कुठे तुमची?
तिकडे मी दीदी, येगा एम आय डी सी, एम आय डी सी मधी ती शिकाला.
हा हो का,
हा हा हा, भैया तिकडे संभाजीनगर ला, अ दीदि तिकडच ये दोघं तिकडची, मी एकटीच इकडं आम्हात काय आहे. तेच न मग
काय उलटून काय करता पोराशी शिक्षणशिवाय, शिक्षणशिवाय पर्यास नाही आजकाल. मग शिकेल तव्हास ते
आव,
हम, पोरीले बी घरी ठेवून काय करत्या. शिकलेस पाहिजे पोरी बी मग
पैसे लागत नाही मना शिक्षणाला पण मगं होतं आता त्यायसाठीच काम असं आपल्याला शिष्यवृत्ती नाही आनलाव अजून भरलेली पण आणली अजून
बाहेर येनू होईना नाही ना माझी चलम पावती संपली.
हरे रामा! आता आलं ते. ए हा चालू होईल मनी. ती तुमच्याक नंबर नाही का तिचा आला.
अहो शिष्यवृत्ती भरणं चालू ये. पण मंग हे नाही चालू होईना रेणू पावती.
नाही का, नाही रेणू पण चालू आहे वाटतं.
कोण म्हणे?
ती आपल्या गावात येत नाही का ती.
हा हा,
ती मॅडम, हा
अं, हा,
मग तिले कॉल करून पहा एखांदा.
हाव का.
हां तिले कॉल करून पा. तिले मले सांग म्हणा मग करून देईन तुम्हाला.
नव का
हं, बरं बरं चालन मग.
झाले का दहा मिनिटं?
झा, झाले आत
नाही झाले न?
नाही का, बकऱ्या आहे काय एवढ्या मोठ्या न.
हा तिकडे येम पलीकडं.
तुमच्या घरी काय बकऱ्या आता
नाही माझ्याकड एकच हे.
हावका तुमचे पोर लहान लहान नव अजून.
हम्म आत्ताशी चार मिनटं झाले बर का.
हाव शिक्षण आणि पोर शिक्षण त्यान आणि मग पोरी बाहेरला तून शाळा शिका शिकायला उजवून मग एवढं जमत नाही तुम्हाला बी.
नाही बाई एवढं नाही जमत, घरा पायीण वार लागत.
पोर त्या कंपनी मधी.
मग ते जात सकाळी जात आणि संध्याकाळी येत आणि मग ते घरचं गंज पाहाव लागत मिस्तरीन ते
मग फजिता होते बाई लई.
हम्म वल्ल चिल्ल झालं का?
काहीस नाही अजून, कशाच ठिकाण नाही माझ्या वाल.
नाही.
आताशी क मळ्यात आली मी आज, मिस्तरी राहता घरी. अहो ते लोकांच असय आपण थांबलं. तो व्यवस्थित काम करतात.
हा..
नाही तर मग हे ना काही खर नाही.
हा ओ कोरात असल ना.
ते बी जाते ना कामाला
कुढ?
ते का ते गौडी जपच्या आक्रिमध्ये ती
कुठ ते?
अ अ भांगशी ला
खाऊ का.
हम्म ते बी सकाळी जात्यात, संध्याकाळी येत्या.
बरं आहेन मग आत हय
काय करत्या हो मग घर ठेवून बी, आपल्या पोराला ते पैसे लागत्या शिक्षणाला
हाव
शेती आपल्या उरली शेती नाही शेतीमध्ये काहीच होत नाही एवढ्या एवढ्या शेतीमधी.
बाई काही होत नाही, आमची कंपनी म्हणून आमचं घर उभं राहिलं.
मग काही खर नई ना व.
एक एकर वरती होत नाही.
पण तेस ना, माणस बी आता सकाळी जाता बिचारे त्यांचे काका स्टार च पैसे ते चाळीस सगळं म्हणलं, त्यावेळेस कष्ट करत्या म्हणूनच सगळं ठीक आहे. तेक क्षेत्र मध्ये एक एकर आणि दोन एकर मध्ये काय होत.
हा बई
तुम्हाला पाठवू का उस.
निदान पाडला पाऊस आम्हाला
सांगा बाई गावात वृक्ष नाही ना आता.
हा हा गहु नाही माझ्यात
नाही का. बरय.
हा.. एकर वर थोड पॉवर आहे आपली.
थांब आता. आता जे आहे ते आता करायच लागत ना, त्याला पलट असू दे निघच खर्च आहे त्याला
हं हा
हा. तरी आपण घरच्या घरी महेत करतो म्हणून ठीक आहे सगळं
हा आ म्म
नाही तर रोज मजुरी मल्या म्हण तर काही पुरत नइ.
हा हो
हम्म.
म डाळ भरडू राहीली हारभऱ्या ची.
हाव का,, बरय बाई, मलता हरभरे बार्ले यार्षी.
मला कुढे ईकत घेतले म्या तीस किलो.
हाव का,, काय भाव भेटले हो?
मला का मी बावन्नं घेतली.
चांगली भेटली म, आधी सा हाजार रुपय - -
आत आता
हा, माय गावातल्याने वीकली ना.
सावन चालूय गा,, हम्म.
हेबी जागेवर लगे जागेवर नीऊ रायले.
हा
हम्म, अओ यावर्षी भावश हरभर्राला.
म्या तीस किलो हरभरे, तीस किलो तूरी दाळ घेतली.
हाव का? अओ लागत ना माझं लहान लहान लेकरंय पोरं य, लागतौ खायला.
तीस किलो तुरी, तीस किलो ये घेतलं तर सालबर चाल नै रात.
हा,, आणी हे काय इकत घेतलं डाळी दुळी, काही पुरत नाही त्या डाळी.
हा, नाही मी घरीच बनवते दाळी.
चांगलंय तेच चांगलंय मग.
हा, चिपसं, बसत गेलो अ केेले की पळी पापड, वीस रुपये.
वीस रुपये मई बई, ते यादी गावामधी
हां
तीस रुपयेच म्हणी त्याच्याशी मी याच्याकून आणली ना तर आठ रुपये आणली, बारीक बारकी होती लयी.
कोणाकडु
अहं ती नै का,, ती शपिकंती की मी सारंती. त्यांच्याकडून.
हा.
पण मग ते आठ रुपयांना,, पण मऊ पडते ओ
हाव का.
कुडं रायली आठ रुपय? कुडं रायली वीस रुपय. म्या म्हणलं थोड्या शब्दानं टाकून,, मला बि करायची पापडं.
दिदी, हाव का म्या केले बई. पण चिपसं केले,, दोन अडीच किलो किलोचे हे
बई तुमचं बरसं अर्जंट चाल तुमंच सगळं सगवडलं आपलं कसलाच ठिकाणं नै अजून.
तांदळाचे पापुड केले, उडदाचे पापुड केले, चैत्र्य संपायला आवरून घेतलं.
बापरे! बापरे! बापरे! बरं बाई.
हम्म. अं दीती का? हा. अह, हा, हा, हा. हा, हाव.